हॅलो
हॅलो.
हा येतो खा आवाज
हा हा चला तुमचा आवाज बारीक यायलाय हो.
रेंज जरा कमी आहे.
देला ते दिला त्याला जेवायला.
लागल्याय बघा चारायला.
हा हा आता तुमच्यात गणपती सण प तुमच्यात कसे साजरे करतात.
आमच्या इकडं गणपती किती तुमच्याकडे पाच दिवसाचा असतो तुमच्याकडं.
होय.
अ.
तुमच्यात पण पाच दिवसातच असतोय ना.
होय होय पाच दिवसातत.
हम्म हम्.
मगे तमच्याकडे गवरी असत पण.
होय असतात की मोठ्याना मोठ्याने साजरे करतात ते पण.
हो अशा स्टँड वर उभा करायचं ना.
म्हणजे अस का प्र. प्रत्येकाच्या घरात नसते ठराव घरातच करतात. बाकी मग ते अं
तुच्या घरात.
आमच्या घरात काही नाही करत ते उभ फक्त गौरीच काय पूजा असेल ते तेवढंच.
ह
तुमच्यात करता येत अससं.
होय होय करतोय की आम्ही.
घरात का म्हणजे स्टँड वर उभा करत.
होय होय.
ह मग प्रत्येक घरटी तसं असतंय काय फक्त तुमच्याच घरात आहे.
नाही नाही प्रत्येक घरात असते.
प्रत्येक घरात करताय तुमच्या.
होय म्हणजे. आमच्यात कसं ज्याचं ज्याच आहे क नाही आमची भाव्य म्हणतात. क.
हा हा.
तेच सगळ्यांच्यात असते.
हा हा.
त्यामुळं प्रत्येका ह तर शेजारी. क जरी कोणाच्या आहे कोणाच्यात नाही असं आहे क
हम्म.
आ भाऊकित माहेरी पण आहे आमच्या.
हा हा.
हम् हम.
आमच्यात काही तसं काही नाही आमच्या तर कुठ गल्ली ते एक दोनच तसं घर आहेत तेवढं करतात ते.. बाकी मग संध्याकाळी खेळ वगैरे ते नसते ते तेवढे सगळेजण मिळून खेळतात.
हो ह
तुमच्यात पण खेळत असतील कि ते.
नाही हो आमच्यात नाही तो खेळतो कोण नसत तिथला बायकाना मळून नाही त्याच्या पाठी. उग.
मग असं तुमच्यात ते गौरी वगैरे गौरी वगैरे ते कुणाच्या तस येत नाही.
नाही हो नाही नाही.
हम्म ह् आमच्यात तेच मोठ्या नसते.
हा म.
रात्री ते गोरी यायलाच वाटते दोन तीन. रात्रीच मग तिथं ना सगळं मेन खेळ चालू होत.
होय चालू दे. मोठा असत चल ते पण. अ आम पहिल्या दिवशी गौरींना आलेल्या दिवशी मग शेपूची भाजी, भाकरी अशी असते. हो. परत दुसऱ्या दिवशी पोळ्या, तिसऱ्या दिवशी मग दही
ते हे ते भात दही भात ते सगळं नैवेद्य देऊन सोडायचं असतय.
आणि त्याची सजावट पण भरपूर वेळा म्हण आच्याकड लय मोठा असत्या सजावटी.
हा हा. मग त्याला कसं तुम्ही साडी तेन नेसवत असशिला.
होय होय साडी ते नेसवतो की.
हम्म हम्म. मग दरवेळी साडी असं नवीन नवीन घ्यायला लागतय?
होय होय. तस काही नाही की घेतलंच पाहिजे
म्हणजे छान असते तेे मी पण एकदाच पूजा बघितलेली तशी ती.
हम्म हम्म.
एक घरात होत. ते एकांच्या घरात जाऊन बघितलेल ते लहान असताना.
हम्म हम्म.
छान करत्यात ते. मग त्या दिवशी ते कायतरी गौरीच कान उघडायचं असते का गणपतीच कान उडायचं असतय असं पण कायत असते ना? हा.
दुसऱ्या दिवशी नाही पहिल्या दिवशीच वाटतं आलं की नाही गौरी
हा ते कायतरी परातीत का कशात तरी ते लाटण्याने हे करायचं
हा कर कर वाजवायचं असत काही तरी
हम्म. मग तुमच्यात करताय तसं?
नाही हो. आमच्या इथे कोण नाही म्हटलं की तुम्हाला आणि त्याची गाणी पण म्हणायची असेल ते गाणी पण येत नाही.
होय. आमच्यात पण येत नाहीत कुणाला आमच्या सगळे जण मोबाईल वर लावतात गाणी आणि मग करत
अहं अहं.
आताच्यांना कुठे काय गाणी वगैरे तेन येतात ने.
होयच की.
सगळी मोबाईल वर लावतात आणि करतात मग.
हम्म. आता डेव्हलप झालेय सगळं त्यामुळं.
होय. आता येतच नाही तर खरं सण तर करायचं असते म्हणून मग हम्म. आधी एक आजी होत्या त्या म्हणत हो त्या सगळ्यांच्यात गाणी जरा जरा
होच की पहिला बाईकासंनी येत होतं त्याच जात्यावरच्या ओव्यातेन काय काय येत होतं बरंच.
होय होय.
आता तसलं कोणाला काहीच येत नाही.
आता काय नसतय. आता काय डायरेक्ट सगळं मोबाईल वर मिळते पाहिजे ते.
पाहिजे ते.
फक्त टाईप करायचंय लगेच येतय. अहं.
ते येतंय हं.
एकापेक्षा एक एक असत्यात.
होय. एकापेक्षा एक असतय.
हम्म.
खवा आवरा
हा हा चालतय.
म
आणि काय म्हणताय मग?
हाताने खातोय तो.
आवाज येईना ओ.
हॅलो. येतोय.
लई लहान आलाय तुमचा आवाज.
हा जरा रेंज कमी आहे तर आतापासून रेंज कमीच असते
हम्म हम् तुम्ही असं शेतात ते राहायलाय
होय होय शेततच आहे
हा हा
गावाच्या बाहेर राह नाम्ही
हा हा शेततन हा शेतत राहायला असले की रेन चा प्रॉब्लेम असत हम् दिवसभर तर असते का नाही मगं रेंज?
असचं कधी येत्या कधी जात्या आमचा रिचार्ज तरं असा फुकटच जातो.
होय नाही शेतात तेच प्रॉब्लेम असतोय जरा पण नसत्या रेंज.
हा, तुमच्याकडे लाईट आहे का?
होय, आमच्याकडे लाईट तेन आहे.
हा आमच्या इकडे लाईट नाही बघा लोड शेडिंग चालू झाले रोज जात्या सात वाजता. आणि कधी अक बारा एक दोन दीड क पण
होय मग रात्री च उकतात ना कसो फॅन एक
पात क्सेस करतोय काय करायचं आता दोन तीन दिवस झाले तर कल्लक चालू झाले
हा हा मासं म्हणजे पूर्ण गावातच तस कट करतय की फक्त ते तुमच्यात तेथ मळ्यापूरचच कट करतात
काय अ बाहेरच काय माहित आहेय आमच्या इथ तं
हम्म शेतात पण तेच प्रॉब्लेम येतोय सगळं राहायचा
हमं
मग तुमच्या तिथे आसपास कुठल्या असं घरात नाहीत काय तुम्ही फक्त जा आहेतेत
आहेत की घर आहेत पण लाईटताच आहे ते वरणच बंद केलं त्याला काय करायचं
हम्म ते तर आहेच इकडं आमच्या इकडे लाईट पाच मिनिटे गेले की सगळ्यांना आहे होते
होय आणि बिनालाईटच काही सुचत पि नाही
सुचत नाही आह न असता असं मोबाईलवर लाईट लावून
ब हां
मोबाईल वर असून असतात टॉर्च लाोन करायच म्हटल्यावर काही सुधरत नाही
हा आणि करूबी वाटत नाही
होय होय अंधारात सगळं
अ सलाड जायचं पटा पटा आंगिते हा
पावसाळ्यात होतय बघा पाऊस याय यायच्या आधीच ते लक्षण दिसलं की लाईट बंद करून टाकतात
का पाऊस कुठं कोकना तरच हे निलाड बंद
होय जरा असं वार यायचं पुरुषात लगेच लाईट घालवतात हा पावसाळ्यातंत तेवढं जेवण त्यां लवकर करून लवकर जेवतो कारण का लाईट गेलं की काय कळतच नाही नाही
कळतच नाही आणि जव तर वाटतच नाही अ का खातली
एककडे डान्स वगैरे तर नाचतात
हा
आणि कसं काय मोबाईलच तर किती टॉर्च पडते उगच जरा असं पडते
पडते ना आणि त सवय नाही बुघून खायची
हा तेच कि सगळ अंधार अंधार होते
अंदरारठ कुठ पला अंदारे या
तुमच्या मझ घरी ते कोण नसतात काय
आता घरी सगळी घरीच असतात आता कोण नसते बाहेर जात नाही कोण
हा हां
कायचं कोण न मिस्र तेवढी जातात गावात थोडं
हम्म हम्
बाकी कोण नाही घरात सगळी घरातच असते
हम्म
अंधाराचं काही टी व्ही नाही काय नाही बसलेली असत नुसतीच
होय लाईट नाही म्हटलं आता सगळे तुम्ही काय हे करत आहात
होय माझं चाललेलं असतं हे कॉलवर पण बाकीची सगळी बसलेली असते ती आशीच
हा
हम्म ते त्यांचं मनोरंजन असते पण काय करायचं
होय आता ते तरी काय आता नाही लाईट नसल्यावर आणि आजू बासू पण वाटत नाही नसता
होच की बसून बसून किती वेळ बसणार आहे माणूस
मग काय काय करत बसायचं
काय करायचं विसायजन दिवसभर रातभर कामच करून काय करायचं
होय रात्रीच तरी निदान लाईट ठेवायला पाहिजेेत नाहीर सकां दिवस भर सकाळपासून काम असते रात्री तेथवढेच जरा मनोरंजन होते
होचके
एकका गावात असते थोडा माझ्या तसं मावशीच्या मुलगीच्या गावात आहे जरापूर म्हणजे तर रात पण तिच्या तर रेंज नाही आहे
हम् हम हमम
तिला फोन लावायचं म्हटलं तर दोन तीन दिवसातनी एकदा फोन लावायला लागते
रेंज असलो
होय फोन सुद्धा त्याच्यात लागत नाही नता नेटवर्क कवरा्याच्या क्षेत्राच्या बाहेरच आहे म्हणते
हम्म हम् काय करायच प्रॉब्लेम असल्यावर आता कसं तर काढायचं
हो मळत शक्यत तसा प्रॉब्लेम येतो थोडा असं शहरात वगैरे ते काय नसते तेवढंय काय नसतं तुम्ही जेवला
होळीचे उले आम्ही अजून जेवायचं आहे साडेठऊ वाजता
हम् हा हा ते जवत असाला आता
हा तो जेवतेोय आता
हम्म हम् चालते ठेव का मग हा हा